येतय माझा
हो येतोय ना कस आहे वातावरण कसं वातावरण छान छान कसं वातावरण तुमच्या इकडे
तर मग काय धूपछावा आहे पण पाऊस काय नाही आहे
हो ना आणि ऊन वगैरे ऊन ऊन
हो हो गरम जास्त होत आहे
आणि काय होतं आभळ आलं ना आभ आतमध्ये जास्त गरम होतं घरामध्ये खूप जास्त गरम होत आणि बाहेर पण स्तब्ध झाडे वगैरे स्तब्ध होऊन जातात कोरोना हलत नाही पान पाचोळा हालत नाही तर आति जास्त गरमी होती म्हणजे उन्हाळ्यापेक्षाही जास्त अशामिंग ला
गरम होत बरोबर सांगताय तुम्ही आणि ते कसं थोडस अंग पण चिकट चिकट होऊन जात या वातावरणामुळे आणि थोडस असं वेगळंच वाटत ना
वेगळंच वाटतं म्हणजे चार वेळा आंघोळ करून
हो हो हो हो आणि ते कस हे वातावरणात ना जास्त जास्त करून लोकांनी ना झाडं वगैरे झाडे लावले पाहिजे म्हणजे जेने करून हा जो ताप आहे ना तो थोडा कमी होईल. आणि कमी झाल्यामुळे मग पाऊस पण सुरळीत होईल. मग ऊन पण थोडं कमी होईल. त्यामुळे मग झाड पण जास्त कापली जातात वर ना म्हणून मग हे सगळं होतंय आणि हिंसा किती होतेय. अ मुख्या जनावरांना मारणं असेल किंवा आईवडिलांना ते त्रास देणं असेल खूप साऱ्या गोष्टी.
खूप साऱ्या गोष्टी. चालले ते कलयुग बदलेलं ते त्या मानाने पण काय झालं माहितीये का हे अं म्हणजे शहरीकरण अ स्मार्ट सिटी म्हणजे नाही का ते सिटीमध्ये बदल आदर्श गाव काय होतं हेळसांड रस्त्याच्या कडे रस्त डांबरीकरण करताय. सिमेंटचे रस्ते करतायेत. करा तुम्ही सिमेटचे रस्ते पाहिजे कारण की प्रवासाला आपल्याला रस्ते व्यवस्थित पाहिजे. डांबरीकरण पाहिजे जेणेकरून व्यवस्थित आपण लवकरात लवकर प्रवास पूर्ण करू शकतो पण खर आहे रस्ते च्या कडेने झाडे लावा.
हो आता ते कसं करताय रस्ते बांधताय पण झाडं तोडतात म्हणजे आता रस्ता जे अडथळे देतायेत जे झाड मध्ये त्यांना ते कापून टाकतात पण मग तुम्ही कापताय तर कापा पण मग दुसरीकडे पण तुम्ही तेवढे झाडं लावा म्हणजे जेणेकरून
शेजारी पलीकड हो पलीकडे म्हणजे एक झाड तोडा पण तुम्ही पण एक झाड लावा. दोन झाड आपण म्हणतोय दोन लावा आपण ते दोन सोडा तुम्ही एक तरी लावा. एकही लावत नाही त्याच्यामुळे झाडा झाडांचा कसा झाला म्हणजे झाडच नाही राहिले रस्त्याच्या कडेने आता लांब लांब दिसले तर पूर्ण दिसत रस्ता रस्ता रस्ता रस्ता कोणीच नाही रस्त्याला अस दिसत.
आमच्या इथे ना म्हणजे अ नगरपालिकेने इतकं छान केलंय ना म्हणजे रस्ते बनवले त्यांनी आणि रस्त्याच्या मधे आता येण्याच्या हा रस्ता जाण्याचा आहे रस्ता पण मध्ये ना त्यांनी अ जागा सोडली होती तिथे झाड लावलेत. अगदी म्हणजे खूप छान त्यांनी. जो म्हणजे आणि झाड पण असे लावलेत आहेत जे मोठे होतात. आणि सावली देतील ते छोटे छोटे झाड फुलांचे वगैरे ह्या वेळेस नाही लावले त्या दुसऱ्या, दुसऱ्या रस्त्याला लावले ते आणि ह्या रस्त्याला अशे मोठे मोठे निमचे झाड असतील. ती जांभळाची झाड असतील फळांची पण झाडं लावलीत म्हणजे छान केलंय त्यांनी.
काय होत वडाची, पिंपळाची, बाबळीची, लिंबाची हि आयुर्वेदिक झाड आणि ही झाड या झाडांच्या सावलीला जरी बसलं ना याच्यापासून आपल्या आरोग्याला चांगला फायदा आहे. याचा ऑक्सिजन आपल्याला कंटिन्यू भेटणार आहे. आणि रस्त्याच्या कडेने जर हे झाडं असणार आहेत ना तर सावली पण चांगली आहे गाड्या वगैरे म्हणजे प्रवाशी ला जर दोन मिनटं वाटलं त्याला थांबायचं तो थांबू शकतो. रस्त्याच्या कडेला आणि असं जर गेलं ना तर थांबता येत नाही काही.
हो ते मुंबई गोवा हायवे बघितला ना आपण त्या हायवे ला अजिबात झाडं नाही आहेत.
आज अजीबात नाही आम्ही येतो ना कधी कधी मुंबईला बापरे बापरे असं वाटतं कुठ ठ थांब काही कळत नाही आणि ते मुंबई आमच्यासारख्या ला तर मुंबई सारख्या वातावरणामध्ये ना असं वाटत आपण. ती उकडून निघालो स्वतःच. म्हणजे स्वतःच म्हणजे हे होऊन जाते काय झा म्हणजे खेड्याच्या वातावरणाची सवय आपल्याला आणि आमच्या इकड कस माहिती आहे का पर्यटन खूप आहेत खूप पर्यटन आहेत आणि मोठे मोठे पर्यटन आहेत छानशी आणि त्याच्यामुळे मग कसं आहे सपोज नाही दोन चार दिवस जरी घरात राहिला आठ दिवसातून एक पर्यटन जाऊन जवळ असल्यामुळे चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे आपण टू व्हीलर वर पण जाऊन येऊ शकतो आणि संडेला वगैरे मुलां पण सकाळी गे क डायरे संध्याकाळी कारण क वातावरण त्या पर्यटनाचं वातावरण इतकं सुंदर आहे ना म्हणजे कसे डोंगर भाग आहे पूर्ण आमच्या इकडे आणि डोंगर गे आणि डोंगर दर्या असत आणि दऱ्यांमध्ये दऱ्यांमध्ये काय होतं दऱ्यांमध्ये मंदिरं झाडे वगैरे जास्त झाडे जास्त असल्यामुळे तिथं सावली भरपूर आहे पर्यटन आहे जो पा सग सोय तथ मगर आपण ज मुलांना वगरे घेऊन आपल्या मै दोन तीन मैत्रिणी आणि मुलांना घेऊन गेल ना त्या मुलांची पण ट्रीप होऊन जाते आणि त्यांचं कस अ तुम्हाला सांग का एक आमची ती सिद्धेश्वर वाडी आहे अ गणेश खिंड आहे हा दरेबाई पाटळी आहेत तुम्हाला सांगते मी हा हंगेश्वर आहे तिकडे पण आहे परत तर अ म्हणजे भैरवणा कायदा याचा जाते गावच भैरवणा ते म्हणजे अशी नाही का वेगवेग्या तालुक्याच्या जवळ जवळशी गावं तालुक्याच्या म्हणजे अ अशी ना थोडे थोडे म्हणजे चाळीस पन्नास किलोमीटरच्या असा गोल राऊंड आहे पूर्ण आणि हो आणि असं फिरलं ना पैकी इतका म्हणजे छान म्हणजे तोर मुलांचा पण इतका छान छानविरंगोळा होतो ना तुम्हाला स का बधबा आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही का अ पाणी आहे डोंगराच्या कडेला गाय मक वगैरे त्याच्यातून पाणी पडतं म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात जरी गेले ना तर ते पाणी चालू असत त्याच्यामु ऊन जाणवत नाही तिथे गेले तिथं जाऊन बसल्याच्या नंतर इतकं म्हणजे सुंदर वाटतं ना हा खूप खूप खूप छान वाटतं तिथे गेल्याच्या नंतर आणि परत तुम्हाला सांगते सिद्धेश्वरवाडीचं वातावरण इतकं सुंदर आहे तुम्ही जर आवर्जून यावं पाहायला आणि परत अ ती पारनेर तालुक्यामध्ये आहे पारनेर तालुक्यामध्ये आमच्या इकड जवळजवळ सात सत्तर साठ किलोमीटर बडते इथं आणि तू छान होू हो पण वन ऑनलाईन वन तुमला सग का इतकं सुंदर वातावरण आहे ना तथलं तर तुम्ही आ अजून वन डेोन एक दोन दिवस ये ना मुक्काम इथे राहून ये ना तु्हीपप करावी इतकं सुंदर आहे परत आमच्या गणेश खिंड गणेश खिंड ऐतिहासिक आहे म्हणजे गणेश केंद्र म्हणजे गणेश आपलं श्री गणेशाचं मंदिर आहे आणि ते ऐतिहासिक आहे आणि ते जुने लोक जे क्रांतीवीर होते आपले क्रांतिकारी जे लोक होते ते काय करायचे तिथं वरती ये ना म्हणजे कुस्तीचं मैदान आहे त्या मंदिराच्या वरती त्या म जो कळस असतो ना मंदिरात त्या कळसामध्ये त म याच्यामध्ये कुस्तीचं मंदिर बनवले कुस्तीचं मैदान बनवलेलं आहे त्या ती काय करायची मा कानी त्यांना मज का के तर तिथ पुळून जाऊन ति लापून बसायचे आणि ते कुस्ती करायची तिथं म्हणजे एकमेकांना नाही का समजाचो कुणी जा आपल्याला हल्ला केला तर त्याचा प्रतिकार कसा करायचा
हा हा हा
ध दिले जायचे ति येना धडे दिले जायचे असं सुंदर वातावरण नाही तिथे आणि खूप म्हणजे पाहण्यासारखं आहे ना अं पाहण्यासारखं मोर माकडं अ हरण आमच्या भागामध्ये ना डोंगर भाग असल्यामुळे हे प्राणी खूप बुबट्याच आहेत वाघ पण
हो आणि आमच्या इथे पण आहे एक प्रकाश म्हणून आहे महादेवाच जु मंदिर हा बाई ओडकरांने भांधलेलं त्याला दक्षिण काशी म्हणतात तर ज मंदिर आहे सिद्धेश्वर महादेवा महादेवांच आहे मग तिथे तापी नदी सुद्धा आहे मोठी आणि तर खूप छान मंदिर आहे ते सुद्धा आमच्या इथे फिरण्यासारखं आणि इथे तोरण माळे थंड हवेच्या ठिकाणे मग आमचं जे गाव आहे ते गुजरात बांड्री ला असल्यामुळे मग सापुतारा आव वगैरे आमच्या इथेच आहे सातपुडा पर्वत आमच्या इथेच आहे सगळं
हा हा हा ह हा अरे वापर आहे मण ते छानच तुमच्या तिकडं खूप सुंदर वा तिकड पण सातपडारव वगैे ते खूप सुंदर वातावरण आहे तिकडचं पण छान आहे रमणीय एक उदमरमनी या ठिकाण आहे ते पण
हो आणि तोरण माड तर खूपच छान थंड हवेच्या ठिकाणी मग तिथे उन्हाळ्यात पण गेला ना तरी थंड वाटत असं आपण असं वाटतं की एखाद्या वच शिमला वगैरेला गेलो असं वाटतं फक्त एवढा आहे की तिथे बर्फ असतो इथे बर्फ वगैरे नसतो आणि पाण्याचा झरा धबधबे वगैरे आणि तिथे तर गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे आणि खरंच खूप छान आहे फिटण्यास सारखं आहे आणि आमच्या इथे आमच्या जे गाव आहेत तिथे मग दंडपाणेश्वर आहे तिथ दंडपाणेश्वर म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथेच महादेवांचं पण आहे द गणपती बा्प प जेव्हा शिवाजी महाराज सुरत लुटण्यासाठी जायचे ना तर आमचं जे ग गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे गणपतींचं दर्शन घ्यायचे आधी म्हणजे खूप जु मंदिर आहे र गणपतीच दर्शन घ्यायचे आणि तिथून मंदिराच्या खालून महाराजांनी एक गुफा तयार केली डायरेक्टी गुरातला जाईल कारणी आमच गाव गुजरात बंडला मग जवळच य ते तर मग गुजरातमध्येध्ये ती गुफा जाईल ना तर मग
ण ऐकूनच म्हणजे ऐकूनच एवढे छान वाटलेय ना अ खूप म्हणजे खूप सुंदर असं वाटलं म्हणजे
इथे घोडे वगैरे लावायचे त्यांचे अ इथून यायचे शिवनेरीहन यायचे आणि इथे घोडे वगैरे लावायचे आणि गोफेने मग ते तिकडून जायचे खूप छान
नाही नाही ऐकून इतकं म्हणजे इतकं छान वाटलं ना की खूप ऐकतच राहावं असं वाटत अ पण खूप खूप सुंदर तुम्ही म्हणजे तेध त कत सातपोडा पर्वत वगैरे खूपच सुंदर आहे तिकड
हो सापुतारा गुजरात मध्ये आलं सातपुडा पर्वत आपलं महाराष्ट्रात आलं आणि खरं खूप छान हो हो हो हो चालेल चालेल थँक्यू छान वाटलं
हो थँक्यू हां ओके बाय
बाय